हॅलो. हा ऐकून नाही येत आहे का ताई?
ते.
हा काय झाला चहा पाणी?
अ हो झाला. हम्म हम् ह् तुमचं काय झालंय? झाड झुड चहापाणी
ग कप अंडी.
गरमी खूपच होऊन राहिली आता. असं पाऊस नाही पडत तर काल कमी होजे जास्त सुरूच राहते.
हो ना हे वातावरण एकसारखं राहत. नाही कधी पाऊस तर कधी ऊन हवाही नाही राहत.
हाथ रऊ नाय काही बदल आहे दमा. आ वातावरण आहे आमच्या बाजूला इथ सज. कार्यक्रम आहे
हाऊ काय.
हा आमच्या गावात क ना तर ते मस्त पोच देऊन राहिली.
हो काय. हो काय दिसते का?
क ना ते फुलांची ज्वेलरी ना समोर काय ते मावर रे. हा दिसत नाही तर आला.
आ हो काय हो ना. ह हा. या पावसामुळे कार्यक्रमही होऊ काय. हा आता तर खूप प्रकारची साज वगैरे मिळत? हा काय आता तर खूप प्रकारचे साधन मिळतात. हम्म.
हो त्यांच. कार्यक्रम पावसाच्यान त्यांनी बाहेर नाही केला वाटते.
हा या पासाच्या मी असेल मग तस.
हम हम
आवाजही नाही येते.
हो का.
हा आता येतोय. हम्म ते नेटवर्क प्रॉब्लेम होते ना आवाज कमी जास्त होतो. हम्म हम्म
आता जास्त कार्यक्रम डेकोरेशनच जास्त असते.
हा आता कसं पहिल्यासारखं राहिलं नाही ना जिथं गेलं तिथं नवीन. हो आणि जिथं गेलं तिथं काही नवीनच पाहायला मिळते.
नवीन नवीन आता स पहिलं काही राहिलच नाही जस जस. हे होते दिवस नि होताात तसं नवीन नवीनच.
हा तेच ना. आता कसं सगळ्या सुविधाही उपलब्ध आहेत ना आधी ते एवढं नव्हतं समोर.
हा अ एवढं न सखर रुपय पडला अंगन कळंगस
हा काळानुसार बदल होते.
इथं आम रेंज स नाही राह अजिबात आवाजही त वो रस्त्यावर रेंज नाही राहत.
हो ना आमच्या इथं असचं आहे पण. आ या पावसाच्यानं कसं कधी वरदान होते. कधी पाऊस सुरू राहते त्याच्यामुळे काय होते.
आता लवकर डाउनलोड होत नाही काही दिसतही नाही लवकर नाही होतयं नेटवर्कचं प्रॉब्लेम जास्त आहे.
हो नेटवर्क प्रॉब्लेम आहे आणि हे अँप आता बरेच जण चालू आहे की
हा किचन हा तर जास्त जॉईन झाले. आपले.
त्याच्यामुळे जॉईंट हा त्याच्यामुळे कसं. हे हँडल करायला असं नेटवर्क प्रॉब्लेम होऊन राहिल.
हा हा ह मग खूप जण झाली ना आता या अँप मध्ये
हो खूप जण बरेच जण आहेत ना सुरूचं आहेत कॉल हम्म, कॉल सुरूचं आहेत हम् हज
असं वाटते वातावरण काय पाऊस येत की काय हई येईल.
हो पण ते सांगताच नाही आता काय मग काय पावसाचं.
हा,
ह् ते
काय म्हणतात मुलगा मुलगी
बस काही नाही आता शाळा वगैरे चालू झाल्यास मुलांच्या
हा हा
आता हे पावसाच्या नाही मुलें ओल्या होतात का टायमिंग गोट वायज खूच्यां
ह ना तेथं आहे. आणि मुलांना आता पावसाच्या ना बाहेर जाते ना.
आता अभ्यासक्रम ही भारी आहे न. अभ्यास करावाचं लागते आता तर अभ्यास तर म्हणजे अभ्यासही बदलला नवीन बुक आले. पण लहान मुलांची अ जो मागच्या वर्षी होता तो नाही आता नवीन सिल्याबस आला.
हाव ना.
एकदम म्हणजे त्याच्या वयाच्या मानाने खूपचं असं हार्ड आहे पहिले असं काहीच नव्हतं ना आधी यात
आपल्यालाच काय हे होत. याच्या आधी काय होतं एवढं आपल्यालाचं
तेच ना असं ते पाहिलं किचं आपल्याला हे
हा आता आताच्या याच्यात आणि आधीच्या याच्यात. खूप बदल आहे
आ तसं तू पाहिलं तर काशी साडीपर्यंत सच निझन आहे आता त्यां सर्व मुलांना सर्वच येते.
म्हजे कायच असं काय म्हणतं त्याच्या काही नाही जर तर झाडझूड वगैरे झाली असेल? हो
हा हा
झाडझूड वगैरे झाली असेल?
हे, काय आमच्या बाहेर झाडं आहे, खूपच माकड असतात पाणी करून टाकतात बदामच्या झाडाचे सगळा कचराच कचरा करून टाकतात, हम्म.. ह, असं काही घान ही करतात कस त्यां
हाव ना
म्हणजे ते जमा करायला त्यासाठी एक डस्टबिन भरती पूर्ण पानं पानं करून टाकतात
हा ना तसच आहे सकाळ संध्याकाळ झाडावच लागतते आणि आता या पावसाळ्याचे कशी जास्त हो काय? काय म्हटलं?
काय मेनू मग कार्यक्रम मंदरात? टी पावसाच आहे ना?
हो पाऊस सुरूच ए ना ओ ताई, कधी येते कधी जाते मोक असं वातावरणच हेच नाहीय खुललं. कळत आहे नाही नेमकं कस आहे काय आहेत?
आता सुतते वाटते ना? मले बोलले काकून पावसाच्या
हा पावसाच्यान नसेल टाकला.
हम्म
आणखी
हो आणखीन काही नाही बाई, हा तब्यात वगैरे कशी आहे? चांगली ए, हा हा आवाज येतो काय ना हा
ट्रक्टर काढायचं सुतारला??
ह रोडवर असल्यामुळे तस, रोडवर घर हे का तुमचं? हॅलो, हा रोड टच घर ए इथे
हा गो वारा ऐकली काय सु हा, बोलाना.
हा ओके, हा हा, हा ओके, हा ना रोड रोड सुरू असला की मुलांनाही खूप पाहावं लागत.
हा खूपच पाहायला लागते म्हणजे वाद सुरू सरूच राहते ट्रॅक्टर गाड्या
हाव ना.
असे मुलं काय ऐकत नाय घरात करमत ही नाय.
करमतही नाही त्यांना, ऐकतही नाही ते आता. हो, त्याच्या, तेच ना.
हो, तेच आहेत.
आणखीनं.
तुमचे किती कॉल झाले मग ते.
हा काय नाही आता सुरुवात केली मी, हा. सुरुवातच केली, हा ते मोबाईल थोडासा बंद पडला होता, हा हा. हा ते सुरू करायला वेळ लागतोय आणखीन, हा म्हणजेच ते लवकर नाही ओपन होत, तसच नेटवर्कचा प्रॉब्लेम. हा ते मोबाईल एक त्याच्यान . हा, हा.
आणि या मोबाईल मुळे होऊन, आता या अँप मुळे मोबाईल अशे हँग पडल्यासारखे होऊन राहिले.
नेटवर्कचा प्रॉब्लेम. त्याच लवकर होइन.
सगळीकडे आहेच बरा हा पावसामुळे.
हो, हो सगळीकडेच हाय. आणि आणखी आपल्याकडे ते एवढं कमी आहे नंतर बाहेर गावी खूप जास्त पाऊस प्रमाण हाय काही काही ठिकाणी येतात जास्त पाऊस पडणार. हम्म, तर बातम्या न्यूज मध्ये दाख
कुठं कस? हाव ना हो, हो, ते कस? हा. कुठं कसा पडते, कुठं कसा आता कसं आता म्हटलं चलते. कधी शेतात पडते तर गावात पडत नाही आणि गावात पडते तर शेतात पडत असं आहे पावसाच.
ज शेतकऱ्याच नुकसान आहे पिकाचं. पाहिजे त्या वेळेस पडत नाही मग वच्या बाहेर होते, हा.
हा ते तर आहेच. हम
हो ना, बताच टाइम जाते वाजले साडेपाच - सहा दिव लावायचा टाइम. ते वाचत. आज कॉलवर कॉलवररच टाइम दिला.
हा ना.
हम्म, हम्म.
एकदा गाडी घऊन गेली कुठे गेली काय माहित?
काय गेली? हॅलो.
हा गाडी घे गावातून गेला आहे, मगं गावातलेच खूप सारे लोक गेली.
गुजरागली भरून.
हो का? हा, गेले असतील कुठं.
हम्म.
काही माती वगैरे झाली असेल मग हम्म.
काही, काही ठिकाणी हा.
हा.
हा सांगा आणखीन झाला काय?
आता येऊन राहिले ते इंगळेच्या फोन वर फोन. तेंगवेचे